हॅलो.
हॅलो.
हा येते कायक ना.
हो आवाज येत तो माझा.
हा येतो येत.
काय चाललंय?
काही नाही बघा आवरायचं चालूय आपण काल बोललेलोत तेच आहात ना तुम्ही.
नाही नाही नाही मी कॉल केला हच्या.
नाही का बरबर.
काय चालय मग मी कोल्हापुरातून बोलते.
हा हा हा.
तुम्ही.
मी इथूनच सांगलीतून.
हा हा.
ह.
आगरलं स्वयंपाक.
हो सगळं आवडलं बघ आता मुलीला जरा फोटोशूट करायचं होतं. मग तिला जरा आवरुन पाठवून दिलं.
तुम्ही गेला नाही का.
नाही मिस्ट्र घेऊन गेलेत मिशट्र आणि थोडे फोटोग्राफर वगैरे आहेत ते घेऊन गेले.
ह ह.
इथेच म्हणजे आमच्या गावीच घेऊन गेले तिथ जवळच.
आता कशाबद्दल फोटोशूट.
फोटो आषाढी आषाढी एकादशी.
हा हा साडी घालायली व्हय.
हम्म हा साडी घालून छोटी आहे माझी मुलगी चार वर्षाची.
चार वर्षाची आहे.
हा तुम्ही काय करता?
मी आता करावी ला आहे.
हा - हा -हा.
तुम्ही काय घरीच असता का?
हा माझं आता ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालंय घरीच असते.
हो -हो अकरावे बारावी कशामधून झाली?
सायन्स मधून.
सायन्स मधुन?
हम्म. तुमची तुम्ही कशात करता?
सायन्स मधून झालीये.
हो बारावी नंतर ठेवलेला.
हम्म - हम्म. बारावी नंतर कसं मला बी एस सी मध्ये हवं होतं पण भेटलं नाही कारण की मुलगी लहान होती ना. मग एक्सटर्नल भेटत नव्हतं त्यामुळे मग बी ए ला एक्सटर्नल ला टाकलं.
हा लवकर लग्न झालं. म्हणजे मी बारावीमध्ये होते ना त्यावेळी लग्न झालं. ह आवाज येतोय ना. माझा कट होत नाहीये ना?
माझा होतोय का कट?
हा थोडा -थोडा कट व्हाय लागला तुमचा.
हो - हो आता बघा.
हा आता येतोय व्यवस्थित.
हां हां. तेच म्हणलं मग पुढे आता शिकता का तुम्ही? हॅलो. हॅलो.